हॅलो! हा आता काय नाही, बघा काय चालू हाय चहा झाला काय?
चहा आता प्यायचं आजा सुट्टी असल्यामुळे म्हणून बघायचं निवांत
हा चालेल चालेल आता अ आता आपण घरात आता काय अ वेगळं काहीतरी बनवतोय आप पण आता इडली वगैरे बनवतोय त्याच्यासाठी तुम्ही काय काय वापरताय?
मी इडली जर बनवायचं झालं तर मी तांदूळ आणि उडदाची डाळ वापरते तांदूळ कसं जर एक ग्लास तांदूळ घेतलं तर उडदाची डाळ मी अर्धी वाटी घेते. हा आणि त्याला मी
त मग आणि काय काय घालताय पोहे वगैरे घालताय काय? आणि नाही काय म्हणजे सोडा वगैरे ते पण नाही घालत जरा असं ते फुगण्यासाठी सोडा घालायला लागतो
अ मी कसं करते. मी तांदूळ भिजत ठेवते आज दिवसा सकाळी आणि संध्याकाळी मग त्याला हा
दुसऱ्या दिव दुसऱ्या दिवशी आपण ते करू शकतोय
हा तुम्हीच सांगा मग तुम्ही कसं करताय ते?
आता आम्ही तांदूळ सकाळी भिजवत भिजत घालते सकाळी सकाळ तांदूळ डाळ आणि प्लस त जरा पोहे पण घालते तिन्ही तिन्ही एकत्र करून भिजत घालते आणि नंतर न संध्याकाळी त्याचं वाटण हे मिक्सरला लावून बारीक करून सकाळी ते त्यात सोडा वगैरे घालून सका काय आपण ते बनवू शकतोय अ हे इडली म्हणून आणि डोसा डोसा पण त्या प्रकारे डोसा कसे करताय तुम्ही म?
मी डोसा करतच नाही घरात कधी
डोसा करतच नाही होय डोसा हा‌ आम्ही डोसा, तांदूळ भिजवाते भिजवत घालते उडदाची डाळ आणि अं त्याप्रमाणेच इडली प्रमाणेच डोस्याला पण भिजवत घालते पण इडली जरासं घट्ट मिश्रण कराय लागतय आणि डोश्यात जरासं पातळ केलं तरी आपण चालतय हम्म आणि ते कसं इडली हा इडलीचं सांबार म्हटला तरी ते आपण खोबऱ्याची चट टणी वगैरे करू शकतोय खोबरं खोबर खोबरं लसूण अ कोथमीर सगळं ते टाकून म हे मिक्सरला लावून ते बारीक करून ते आपण करू शकतोय त्याची चटणी ते पण चांगल लागते. नाहीतर भाजी आणि डोस्या बरोबर भाजी बटाट्याची भाजी करू शक तोय डोश्याबरोबर खाण्यासाठी आणि ते कसं शरीराला चांगलं पण आहे आणि पौष्टिक पण आहे मुलांना दिलं तरी ते पौष्टिकच आहे आपण पिझ्झा बर्गर हे देण्यापेक्षा ते मुलांना ते दिलं तरी ते चांगलंच आहे शरीराला ते चांगलंच आहे. म्हणून ते इडली म्हणून ते इडली हम्म उक्तापा परत डोसे ते आपण करू शकतोय. आणि मुलांना ते पौष्टिकच आहे. ह आणि ढोकळा ढोकळा ढोकळा कस बनवताय तसच ना. डाळीच पीठ त्यात डाळीच्या पीठामध्ये अ इनो वगैरे टाक न मीठ जरास सा टाकून ते सगळं मिश्रण एकत्र करायचं आणि ते अ वाफऊन घ्यायचं.
अच्छा
वाफऊन घ्यायच मग त्याचा आपण ढोकळा बनवू शकतो ते पण मुलांच्या शरीरासाठी चांगलं असते ते.
अच्छा
हम् ते पण चांगलं असते आणि
म्हणजे तुम्ही आता ते भिजवता जसं की आ बोलला क डाळीचं पीठ घ्यायचं बेसन आणि त्याला मध्ये लगेचच हे करायचं वाफायला ठेवायचं
व ते सगळं मिश्रण एकत्र करून एक अर्धा तास आपण ठेवू शकतोय नंतर ना ते अ वापरून घेऊ शकतोय आणि त्याच्यानंतर आपण ते बारीक बारीक काप करायचं. त्याच्यावर आणि फोडणी टाकायच मग ते आपण खाऊ शकतोय.
अच्छा
ढोकळा
मग तुमच्या घरामध्ये काय आवडतं सगळ्यात जास्त.
सगळ्यात जास्त आमच्या घरामध्ये ढोकळा, उत्तापा, इडली. डोसे हे आवडतं मुलांना म्हणजे ते आवडते जास्त वरून तेच बनवते तुमच्या घरी ते तुमच्या घरी कुठले कुठले पदार्थ करताय मग तुम्हाला आवडत नाही काय इडली व
नाही इडली वगैरे बनते आमच्या घरात डोकळा काय कधीतरी बाहेरूनच आणतो आम्ही अजून ब बनवला नाही मी कधी घरात आता बनवून बघते हे तुम्ही आठवण केली म्हणल्यानंतर एकदा बनवून बघूया म्हणलं कस कसं बनतय काय
होय चालते आणि आणि वेगळं काही पोहे उपीठे नाशत्याला असतात आणि हे म्हटलं तरी म्हणजे कधीतरी आपण इडली डोसे वगैरे हे बनवतो दररोज काही हे बनवण शक्य नाही त्याच्या मुळे आपण रेग्युलरला काय पोहे ओपीट हे आपण रेग्युलरला हे करू शक करतोय
अच्छा
इडली डोसे काय हे कधीतरी आपण करतोय त्याच्यानंतर मग काय हे पोळी वगैरे ते पण आपण सणाला करतोय ते काय आपण करू शकत नाही इडली डोसे हेच हे करते
नाही दुसऱ्या आणि काय बनवता का नाही मग इडली डोसे सोडून
इडली डोसे सोडून आणि आणि काय हे सँडविच सड सँडविच वगैरे ते पण करतोय. ते म पावामध्ये ते बटाट टॉमॅटो कांदा परत काकडी ते सगळ घालून ते ओव्हनला ठेवून ते जरा अस गरम करून ते पण आपण करू शकतोय नसत्याला हम ते पण चांग लागते. त्याच्यावर सॉस वगैरे घालून.
अच्छा आणि काय बनवलं जाते आणखीन तुमच्यात म्हणजे मुलाला काय आवडतं खास तुमच्या
मुलाला म्हणजे एकत्र पीठ करून सगळं आता बघा. डाळीचं गव्हाचं ज्वारीच ते सगळं पीठ एकत्र करून त्याच पण आपण उतपा बनवतोय ते पण पोरांसाठी चांगला असते शरीराला
अच्छा
हा त्याच पण एक प्रकारे ते धपाटे म्हणा. परत तापा त्याच पण बनवू शकतोय त्याच सगळं पीठ एकत्र सगळं पीठ एकत्र घेऊन. डाळीच हा एकत्र घ्यायची डाळी डाळीचं हा डाळीच हा सगळं पीठ एकत्र करून आपण हा ते मुलांना देऊ शकतो ते पण पोरांसाठी पौष्टिक असते.
अच्छा पण कसं बनवलं जातं ते सांगा ना पीठ तर एकत्र करून मुलांना देऊ शकत नाही.
म्हणजे हा डाळीचं पीठ तांदळाचं पीठ आणि गव्हाचं ज्वारीचं पीठ एकत्र करून घ्यायचं त्यात पाणी त्यात लसूण कोथबिर जिरं वगैरे टाकून त्यात ते एक जीव मळून घ्यायचं त्याच्यानंतर त्याच आपण हे करायचं म्हणजे आपण लाटू शकतोय किंवा का? पडावर आपण हात हे हा आताना तेच हे बनवायचं. हम् भाकरी सारखं गोलघोल आपण करू शकतो. आणि त्याच्यानंतर ते भाजायचं तेल वगैरे लावायचं.
अच्छा मग लोणी वगैरे लावलं तरी चालते.
लोणी लावलं तरी चालतंय. तूप ला हा तूप लावला तरी चालतय त्याचच्या आणि आपण सॉस सग ते सॉस सोबत खाऊ शकते.
अच्छा तुम्ही सॉस बरोबर खाता का आम्ही उसळ वगैरे बनवतो.
हा उत्सळ बरोबर पण म्हणजे चालतय. पण हा दही बरोबर हा दही पण ते पण चेिऱ्याला पोहोचत. ठीकय त्याच्यामुळे दही हा दही दपाटे त्या ते पण आपण तसं. त्या प्र्रकारे खाऊ शकतोय दही
हा म्हणजे मुलांना असं पौष्टिक सगळं आपण नाश््या बनवून देऊ शकतो.
बनवू देऊ शकते. तचाामा व आपण
आणि डब्यात वगैरे काय देतता मुलाला मग
डब्यात दररोज चपाती भाजी म्हणजे दररोज एक म्हणजे उसळ अस. परत एक भेंडीची भाजी परत वांग्याची दररोज एक पालेभाजी एक दिवस असं मुलग्याला चपाती भाजी देतं. दुसरं द्यालाचा म्हणजे चालत नाही आणि दुसरं काय शहराला ते चांगलं नाही त्याच्यामुळ दररोज चपाती भाजी पोरांना डब्याला देते
अच्छा त्यांच्या शाळेमध्ये पण ते जस माझ्या पण मुलांच्या शाळेमध्ये ते चालत नव्हतं
हा बिस्किट वगैरे मॅगी वगैरे ते काय आपण फास्ट फूड आहे ते त्याच्यामुळे ते शरीला पण साईड इफेक्ट करते त्याच्यामुळे नाही मूड म त्याच्यामुळे आपण हे त म्ह डो म्ह ली त्याच्यामुळे उत हे पीठ सगळं सांगून मी ते मला मगाशी सांगितलं स ना सगळे पिठी एकत्र घेऊन ते पण आपण बोल हा धापाट ब म्हणून ते पण देऊ शकत ते शरीरासाठी चांगला असते त्याच्यामुळं म्हणजे ते द्यायला काय शरा म्हणजे शाळेत काय हे नाही आहे त्याच्यामु हेच देत भाजी चपाती देते हिरव्या पालेभाज्या पराठे पण चांगले होतात
जसं की मेथी
मेथीचा पालकचा पराठा मेथीचा पालकचा होय त्याच्यामुळ ते पण पालेभाज्या पण चांगल्याय शरीराला
अ गोबीचा पण पराठा असतो बघा तो पण छान लागतो गोबी बारीक चिरून घ्यायचा त्याच्यामध्ये हेवी मिरची वगैरे घालू शिजवून जस घेतलं तरी चालत याजु मी कच्चा जरी घेतला ना तरी सुद्धा छान बनते त्याच जस आपण हे बन त चपाती त्या पद्धतीने ते ज ते मिश्रणात भरायच त्याच्यामध्ये
हा हा हा पराठा हा आलू आलू का पराठा आलूचा पराठा तस वाट बटाटाचा वराटा त्याच्यामुळे सगळ्या सब्जी आपण एकत्र बनून ते पण घालू शकतो त्याच्यामुळे ते हा ते पण चांगलं लागत
हो छान बनत म्हणजे लहान मुलांना काहीतरी अस वेग
काते वेळ ना आवड जेणेकरून त्यांच्या श पौष्टिक पण लागते आणि चांगलं पण लागतं याच्या दृष्टीकोनान आपल्या मुलांना ते द्यायला पाहिजे ह वेगळं काहीतरी हा बाहेरच बाहेर देण्यापेक्षा हे चांगलं आहे मुलांना घरात हम्म हो
आणि त्यांना ते क समजून येत नाही पण त्यांना काहीतरी नवीन असल्यामुळे काहीतरी वेगळंच चव येते आणि त्यांना वाटतं काहीतरी वस्थेला वेगळं भेटलंय
हा होय त्याच्यामु म्हल खाऊ शकतात ते आवडी